हॅलो.
हा येते काय आवाज.
हां हां आता येऊन राहिला.
फोनच्यान बायाला झोपही नाही लागतं.
नाही फोनच्यान तसच आहे आता बाहेर
त्या काकू तुम्हाला सोंदाळ्याच्या. काकू म्हणे त्याचा झाला की, मी डबल लातो तुला मी म्हंटले आता लावा. नाही तर मग सकाळी लाव जा, मी उचलतो म्हटलं.
हौ का. हो ते, हो मी ते. त्या काकूला आमचाच चालू होता फोन.
हौव ना. ते काकू म्हणत माझे दोनच राहिले म्हण, मी त्या तुम्हाला लावून पाहि मग जसं म त्या राधिका काकूनला लावून पाहा, म नाही तर मग तुला लावतो माहितलं ह लावा‌. पण जर नाही लागला तर सकाळी लावलाच चालते त्यामुळे तू वरती किती वेळ लक उबी रायशी जाऊ दे म्हणा.
हव तेही आहे.
आमचे आता दोन तीनच राहिले म्हणा.
हो ना माझे चार राहिले आता.
हौ काय.
आता उद्या तुम्हाला एक करीन, काहीन काही एक दोन त्या काकुले लावीन मग हून जात.
हा हं.
ते प्रियाचाही आला होता. मेसेज टाकला ती न लागे, त्या काकूच आला मग.
हौ. प्रिया ताईला केलता ना मी आताच. तर त्याची रेंजच नाही आहे वाटते.
हौव कायं.
हम्म.
तेना ग्रुप वर मेसेज टाकला होता.
हा त्या घरात होते अ रेंजच नवती.
ते मॅडम आहे ते काकू म्हणत कोणी, सोनदाळ्याच्या काकूला विचारलं म ते, साक्षी म्हणून आहे म्हण ते मॅडम आहे. तर त्याचं म्हणं आहे की, त्या ग्रुप वर मेसेज टाकून कॉल नका करू डायरेक्ट फोन लावा. आणि तेले सांगून मग म कॉल करा, तेच्यावर मेसेज नका टाकू.
हा हा. दि चं असं म्हणणं आहे.
हम्म. मग मी न म्हटल माहिती कोणी, मला वाटल. कोणी ह्यायच काय म्हटलं मी, बरं झालं त्याच्या खाली मेसेज टकर राय त की एवढ्या तुला पहिल्यापासून दिसून नाही राहिला, मी ना मेसेज टाकता बरोबर तिचा मेसेज आला.
बरं झालं तुम्ही म्हटलं नाही, तिले मॅडम आहे ते.
मी ना टाकल, काहीतरीन लागे लगेच डिलीट मारला माटलं नाही, बाबा फोन न कोण नाही टाकून देन. मंद काय करा.
काढूनच टाकलं तरं तिनं, काही सांगच नाहीयेत.
मग मी ना म्हटलं बाई मी ना काही, हे केलं म्हणूनच माय फोनच. नाही लागून लागून नाहीेत, राहिले लागून नाही मग ते को तईना ओके टाकलं माटलं नाही, हे कोणतरी आहे म्हणूनच इले कोणा ओके टाकलं.
हा बरबर आहे.
हम् हम्टलं नाही प्पा हा ते ते काकू सांगत कोणी मॅडम आहे, मग ते
हा ना बरोबर तुमच्या मेसेज खालीच टाकले, होती ना ते सूचना.
सोनळ्याच्या ताईनं नाही, दानापूरच्या ताईनं हे म्हटलं हा. अ लागे. तिचा तेवढ्यात मेसेज आला ते म्हणजे, तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत बोला अ ओळखी सोबत बोलू नका.
हा मॅम!
आता कायच होते बोललय कोणा प ते एवढे ग्रुपमध्येध्ये आहेत चालते ना, कोणाही कोणाला लावला.
हा ना.
आणि तसही आता त्याच्यात जे विषय दिलेत, की नाही त्याच्यावर कुणीच काही बोलून नाही राहिल, हे रिकामच बोलत.
रिकामच बोलत त्याच्यावर आहे प कुटुंबाविषयी म्हणलं की आपल्या
कुटुंबाविषयी बोला, तुमच्या किंवा मग म्हणजे असं. प्रवासाविषयी, हम्म एखाद्या याची रेसिपी हम् किंवा धार्मिक स्थळ सण वगैरे असं
ते कोणीच नाही, विचारायला कालचा विषय आताच सोडणार नाही.
हा तुमचे किती झाले, आमचे किती झाले झालं!
मी पहिल्या कॉलवर बोलली नाही काहीच एका बरी म्हणजे, असं म्हहटलं बाबा चालते नाही चालात.
हम्म हम्म.
रा मला एका त्याचा कॉलला तिथई, मग हे कॉल आणि हेच विचार मिळाटलं नाही चालते वाटते हे बी. पहिले दन तीन बोल. त नेहमी माितलं बोललं असं, काहीच काही की आपल्या पैसे चालले जाते.
हा मग माझे मलाही अस बोलायचं हे वाटत तर मग आईच बोलले पहिले, नवीन नवीन दोन तीन कॉल.
हो ना ते या श्रद्धा. त्याची मुलगी त्याणार लावला, त्याच्या शिकवाला आणि कायचं काही विचारत मला. मलिक का हसायच जाय हो तनू नाही तनू होती तिला, सोबत होत्या पोरी. काहीच्या काही विचार तुमचा हसबंड कुठे गेले, तुमचा मुलगा कुठं गेला तुमचे सासरेटला. ह.
हा काे?
जा तर आपले दोघीचेही म्हटलं, बोलणे खा लागतील ना? मग मणे काी ढोकळ्याची रेसिपी, सांगा मटला ह सांग. तो मग तिच्या कॉलवर, आवाजच नाही आहे.
काही बोलतात ते लेकर.
उ इतकका हस आहे तो बाबा इतका, असं म्ह मग तू कण भास हे फ व बोलत घस तु म पटे जास राेला म
दोन दोनदा विचारात तुमचे हसबंड कुठे गेले?
ल बाय बोलात नाही ते, एवढ्या पोरी.
तर नु काही विचारते, तुमचे हसबंड कुठे गेले?
तनू नव्हती तनू तनूच्या सोबत, एक गळीवरची पोरगी होती गळीवरची.
हा ओके.
तन्नूच्या सोबत होती, गळीवरची पोरगी.
बाळाला विचारलं तर काही नाही वाटत. त्या दिवशी आई बोलला तिच्यासोबतच.
हा.
मी ते ते त्या निशा नाही का निशा म्हसाय तिच्यासोबत बोलली ते लहान पोरगीच होती.
हाव काय?
हम सातवतली आठवीतली तीन म्हं तुझ मम्मी जवळ दे, म्हण म माझम्मी सग काय बोलस ना माला. सां बोलला! एव निकरू म्हण माझं.
ह. ए ती नाही बी मंगा मला घरी आली म्हणे काकू मला फोन उचल जा म्हटलं हाऊ. लतो तुला. मग लावला गेऊला म्हणे की काकू लागून नाही राहिला, आता जाऊद्या उद्या लावीन मग. चल जा मटला ह लावतो, मग आता मा आई बोलते मी नाही बोलत आता.
हो का? हो ना!
तं बोलचाय, तर तुमचा कॉलचे पैसे कटते माझ कटते.
पण काल तर ते, हॅलो हॅलो हॅलो! हॅलो हॅलो करतच गेलं सगळं फोनई म्हणजे रेंजच नव्हती.
नाही रेंजच नव्हती.
हम्म ती हॅलो हॅलो कर तिथे कामाचं बरोबर ऐकू येई. बिनकामाचं काय म्हणजे त्या कामाचं ऐगून येईल ति नाही.
नाही.
हम्म फार हुशार आहेत ल
बाप्पा आपल्यापेक्षा आपण काहीच नाही.
हा ना!
आपण तरी हे आव, त्याच्यापेक्षा मोठे असून पण तेलाहीच हुशार आहे!
उर आली वाट तेली पेमेंट.
नाही ते तर मग का मला घरी आल ते मला झाले नाही म्हणे काकू.
नाही हे ते, निशा ते म्हसाय
ते गळीवरची आहे, माटते ते गळीवरची.
हा ते निर्मलाजी ते
हा रेखा रेखा यती.
हाव काय हाव ना दोन हजार, दोन हजार.
मला या आला होता काकू उचला माय कॉल उचला माय कॉल म्हटलं हा उचलतो. मले लावले तिन, रेखा लागे हे गळीवरचे ते त्या ज्योतिताईची मुलगी हम्. त्या ठिकाणी बसत सुरू लावत, फोन करण त्याचे आईले टेन्शन नाही.
होा आईचं आईचं, कामच नाही पोरूच बोलतात.
परीच बोलतात म्हटले येले तर, अे रजचे सांगितले ते बोलतात शाळालासडून.
हो.
हम्म इतके गरबळ गरबळ बोलेते की बस. बाई शांत. ति बोल ना तू दहा मिनिटं बोलायला लागते, इतकी गडबड गरबड बोलशील तर मी. काय बोलू त्याला सोबत?
ह
चार चार गे तुमचा मुलगा काय करते आणि तुमचा मुलगा कोणा शाळेत जाते मंग तुम्ही संध्याकाळी काय भाजी करता आणि सकळून काय केेली? सकाळी पा त पनीरच करता म्हणे आम्हीच येऊ चौघी जणी खायला.
हाव ना भाज्या मस्त सांगतात शेव चीन पनीर चीन खूपच ह
मीलाइस बोलतात पटते.
हा!
हं. आपल्याला समजत नाही, काय बोला नवीन नवीन सोबत.
हो हो, दिलेकर येल काय बोलालाच पाहिजे.
हम. ते तसे मस्त चौघी पाच जणी आहे, मस्त बोलतात ते.
हा ते एकाच क्लासमध्ये आहेत, वाटते सगळे.
काय माहि एका क्लासमध्येध्ये की, शाळेत जातात तर एकखट्ट्यात जातात ते.
हो ना सोनळ्यालाच आहे, पी चिकल ते.
हम्म संदाडले सते
तुम्हाला एकच मुलगा आहे ना.
हा मला एकच, मुलगा आहे.
हा!
हम. एकच आहे पण, तो सगळे भारी आहे.
तसच आहे लेकरच त, लेकरच भरी आहेत आता.
गीतका हट्टी आहे, भयन हट्टी आहे.
ना ना, आमचा स्त्रीमा शोजून डान्स का बोलता तरी, एवढं हट्टी आहे बापरे!
मग ते आपण द्यायचा लाळ करतो ना? म्हणून ते हट्टी झाले.
तसही लेकरच तसे आहेत, पण लाळ करा नका करू.
नाही नाही बना, नाही क नाही बता. पहिल्या लेकरीपेक्षा आताच्या लेकरीत लय फरक आहे.
हा तेथच.
हम्म.
आणिजे पाहिजे ते पाहिजेच लेकराले. आपण लहान तर आपल्याला माहित नाही आपण काय केलं काही नाही
काहीच नाही. त्याला सांगतो मी माय पोराले बाबू असं तसं आम्ही शाळेत जातो म्हणते तू तू जमाना होताई हा.
हम हो ना लखर फारच आहेता.
आजी म्हणते की हे बाबू मी तु शिकवते म्ह तुला काही येत नाही बाबाई तुला अब आताच्या जमान्यात. तूले शिकला तूला येत नाही मग आइले ते म्हणते मग तू करधंदा माहिली दे म्हणते माझं पाठवून.
मेकरीनी सांगाय लागत नाही.
नाही. त्यासोबत आपण किती राग भरा काही करा कही नि जरा भरा नाही ते लाळ करते. अनलागे बस मग आपल्याला असं ठीके काय याच्यासोबत राख बरा
हा पण मग ती तशांना ते खराब सवय लागते ना लेकर अजिबातच ऐकत नाहीत
नाही अजिबात नाही.
हम्म बोलाच लागतो बोचून
त्यानी काही ना काही आता आपल्यालाही नाही वाटत की या बोला आपण ते मग बोललं नाही
हम्म. हा तेच ना मग म्हणजे भीती कोणाचीच नाही रहात घरातून.
नाही आता आमचा शिवम कोणालाच नाही भेेत. थोडंसं फक्त मला भिते आणि पहिले सुरेशदादाला भित जाय. आता तर कोणालाच नाही भेट सुरेश दादा नाही ना कोणीच नाही.
ह तर समजते ना कडे
नाही तर तो तुमच्या घराच्या बस तटलो ग आलाय आणि ते दादा दिसले की बस पळेतच हे. सुरेश बाबा बर ठीक आहे मग ठेवतो हा.
हा हा ठीक आहे ठीक आहे. मी करू का तुम्हाला नंतर?
अ आता करत काय नाही तर सकाळी करतो.
हं झालेच वाटते माझ्या आता एक दोन राहिले झालं.
बरं काय म्हणलं?
होा थांबल लावते.